हॅलो
येते कां आवांज
हो हो अगं कीती येतो आहे आंता
बरं बरं ठीक आहे
थंडी आहे कां गं तिकडे
होयं आहे थोडी फांर जरांशी
पाऊस आहे कां
पाऊस आंता अं थांबलां आहे
बरं बरं ठीक आहे ईकडे पणं आहे बाई भरंपूर आणि थंडी पणं आहे गं रांन आहे नां साईड लां त्यांमुळे गांरवा आहे तुमच्यां ईकडे रांनदनूं नाहीं आहे कां
नाहीं आमच्यां आहे पणं लांब आहे ते घरांपासून
अच्छा आं मंग कायं म्हणतेस कायं बनवतेस आंज
हां आंज अजूंन जेवणांला घालचं आंता मेथीची भाजी डाळीचे आमटी भाकरी भात
अच्छा
तुम्हीं कायं बनवणांर आहे
आम्हीं पावभाजी बनवणांर आहोंत
संध्या काळं
माझी ईच्छा होती गं संध्याकांळी पणं आंता उद्यां बनवांवी लागेल
हम्मं बघं मम्मी कायं म्हणते
ब्लाऊज शिवांयला टाकलेलीस नां कायं झालं त्याचं
अहो अजूंन भेटलेला नाहीं आहे कां
आं
अजूंन मिळालां नाहीं
कॉल केली नाहीसं कां त्यांनां
केले ते अल्पचालल्यां
ऐकू येत नाहीयेय. चेंज नसेल त दुसरीकडे बस.
चा येते ना माझा आवाज?
आत्ता आला बघ.
हम् बरं बर मगाशी इथ नव्हता काय?
मगाशी नव्हता येत म्हणजे येत होता पण थोडा वेळ गेला.
हम्म.
परत आता ये इथ मला न्हेयला मला न्हेयला त करायची मला म्हणजे इच्छा झालीया खूप पायांना
करून ये मग.
मला हातांपेक्षा पायांचे नेल आर्ट्स खूप आवडतात ग.
पायांचे?
हा पायांचे.
हाताचे चांगले होता कुरट लांब नखे असले
माझी ना लांबबोटाई छानच दिस ते थोड हाताना पण पण पायांची मला आवड
हा हा हा. बर लग्नात करून घे मग.
हा म काय. तेव्हा तर कर मम्मी क का.
हमं.
मम्मीशी ब
पाशी
हम्मीशी
नाई नको आता मम्मी कामाताय कामात असते.
बर बर बर.
हम ह हं.
हम.
जेवण बनवत असेल ना?
हो.
हम् का एवढ्या लवकर नाही किती वाजता घालतिया?
ती आठच्या पुढं घालतिया तिझं निवांत असतय आत्ता चहाचं टायमिंग आमच्यात. तू काय जेवणाला घतली असशील ना लवकर लागतय तुमच्यात.
घातलंय निम्म झालयं आता माझ.
कधी एकदा कॉलेज सुरू होतंय आसं झालंय ग बोर व्हालय घरात.
होइल सुरू अजून एक पंधरा दिवसात.
नाही ग सप्टेंबर मध्ये सुरू होणाराय.
कोण म्हटलं?
अरे कापराऊंड ऑगस्ट मध्ये संपणारेत.
ठीक परवा मम्मी बिर्याणी केलेली ना कशी झालेली?
कितीला बर ऐ चारशे रुपयेचा होता पण इतका मोठ होतां बापरे बापरे तो तोंडांत पणं चावेनां झालेला कायं हॅलो
हां बोलं
कंट करूंन लांव गं